हा आवाज येतोय का सर माझा.
हॅलो,
हॅलो, आवाज येतोय का म्हटलं माझा.
हा येतोय येतोय.
अच्छा झालं जेवण?
हो जेवण झालं आमचं तुमचं?
आमचं पण झालंच. आमचं खूप वळचं जेवण झालेलं आहे.
अच्छा.
म. पाऊस वगैरे काय म्हणतो तुमच्याकडे.
आमचा इकडे पाऊस दोन वेळास आला होता.
अच्छा.
ह त्याच्या नंतर पाऊसच नाही आला.
हो का.
तिकडे आहे का पाऊस.
नाही आमच्याकडे आमच्याकडे आज झाला भरपूर झाला पाऊस.
अच्छा.
दुपारला आता सध्या तर नाहीये. पण दुपारला खूप पाऊस झाला.
आमच्या इकडे आता सायंकाळी पण झाला दुपारी पण होता.
म् हो का, चांगलाय बाबा पाऊस आलाच पाहिजे.
नाही पावसाची तर आवश्यकता आहे खूप.
हो ना. आणि इतक्याच येतच नाहीय पाऊस पावसाळा असून असं वाटत नाहीये की पावसाळा आहे म्हणून खूप कमी प्रमाणात पाणी होतय.
ह, सगळे ऋतू चेंज झाले आता सध्या.
हो ना त्यामुळेच तर तब्येती वगैरे तब्येतीवर खूप आसर होतय ना. आता बघा ना सगळ्यांना सर्दी, ताप वगैरे सध्या तेच चालू आहे म्हणजे जास्त प्रमाणात.
बरोबर हाय
म, हो ते कसं होतय की वातावरण ज्या ऋतूमध्ये जे व्हायला पाहिजे. ते होतच नाहीेय
सध्या या गोष्टीला आपण बी कारणीभूत आहो ना.
प्रदूषण नावाप्रमाणे मिळतं का?
हा प्रदूषण बदललं झाड जे पाहिजे होती.
जी समजा. पा, ते वातावरण पाहिजे होतं त्या. सर्वे याच्यामध्ये येतं ते भेटत नाही ना.
हो तस पण असू शकते म्हणा झाडांची खूप तोड खूप जास्त प्रमाणात तोड होत आहे झाडं खूप प्रमाणात तोडले जात आहेत.
हा. त्यामुळंच मग त्याला त्या वातावरणाला कारणीभूत ठरलेल्या आहे सगळ्या गोष्टी.
म्हणजे मनुष्यच सगळ्या वातावरणाला कारणीभूत आहे.
बरोबर
असं म्हणायला हरकत नाही.
हो ते तर आहेच.
आता बघा ना जनरली पहिले कसं होतं म्हणजे माझा आई वगैरे सांगतात ना की बाबा पहिले खूप मो, पाई जावं लागत होत. जस की गावा गावासाठी गाड्या वगैरे नव्हत्या. मग पायी प्रवास होता. आता हळूहळू जस गाड्या यायला लागल्या आता प्रत्येकाकडे गाडी आहे. त गड्या. हा हा बोला म.
माणसाच्या शरीराला जी सवय होती.
होम्म.
ती आजकालच्या प्रत्येक ज्या सोयी सुविधाच्या ज्या सोयी सुविधाच्या ज्या गोष्टी आहे आपल्या
हो.
त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांनी सगळ्या सोयी मोडल्या चालल्या.
हो.
ह अजकाल.
म महिला असो क पुरुष असो कोणी थोडस. काम केले की त्यालागेतथकवा जाणतो.
हो खूप जास्त प्रमाणात वापरे. अता बाकी हम् हम्.
सवी सत्तावीस वर्षे झाले की लगेच कंबर दुख हात दुख पाय दुख.
हो ना सर.
े सच आहे अलग द सध्या आता.
बाकीच्याचा कशाला माझाच प्रॉब्लेम आहे तो. वास्तविक पाहता माझं. एवढं वय नाही हे मग मला आत्तापासून माझी कंबर दुखते. म्हणजे मला मॉर्निंगला जेव्हा मी उठते ना तेव्हा मा मला वा. कोण साडू वगैरे नाही का मारताच येत नाही. खूप जास्त प्रमाणात कंबर वगैरे दुखते. ते आजकालच खाणं म्हणा किंवा मग प्रदूषण म्हणा. पहिले कसं सकाळची एकदम नॅचरल हवा. शरीराच्या आचत होते मग आता तस काही नाहीये पूर्ण. प्रदूषण प्रदूषण आहे सगळीकडे त्यामुळे पण होत असे. आणि खाण्याच तर खूपच मिसळ वगैरे आहे. काही भाज्या वगैरे आपण ते इंजेक्शनाद्वारे पिकवल्या जातात. तेच शरीरात जातात. पहिल्याच्या लोकांच बघा ना हाड किती मजबूत आहे. आणि पहिले जे लोक खूप जास्त प्रमाणात जगलेले आहेत जस की शंभर. अक्ष दहा वगैरे. पण आत्ताचे वास्तविक आता पाास सत्तर खूप झाले हो त्यांना. जास्तीत जास्त पंच्याहत्तर म्हणा.
पहिल्या लोकांना एक्सरसाईजची वगैरे खूप सवय होती ना कुठं जायचं म्हटलं तर गाडी वगैरे नाहीच. च निघयचं पाहिज लो घेलेही.
आणि खाणं पण एकदम नैसर्गिक नॅचरल. बत आतास. आता खूपच लवकर. एवढुश्या एवढुश्या मुलांना चष्मे वगैरे लागतात. काय सांगणार आहे मग.
तर ते पहिल्यासारख्या काही गोष्टी राहिलेल्या नाहीये.
थोडं पण नाही पहिल्यासारखं. आणि पहिलेचच चांगलं होतं मणतात काम करण वगिरे बाईच्या व्याला पण सवय होती. किती काम होत पइले घरचं करून बायांना शेतात वगेरे काम करावं लागत होत. तेव्हा तेवडा त्यांचा स्टॅमिना पण होता आता ज्याना होतच नाइ बाहेर जर स्त्री कामाला गेली तर मग तिला बाई लाव लागते घरी प आता तर सगळ्या प्रकारच्या मशीनी निघालेल्या आहेत बाई ल कुटल्याच प्रकारचा तास त्रास नाइये मग शरीराची हालचाल होणार कशी
हा
कपडे धुण्यासाटी मशीन भांड्यांसाटी मशीन पोळ्यासाटी मशीन ते मग घरातले धूळ वगेरे काढण्यासाटी ते मशीन पोछा मारायला पण मोप वगेरे ऑटोमॅटिक ते पण पूर्ण इलेक्ट्रिकचा जमाना झालाय
काइ ठिकाणी तर पूर्ण रोबोटच कामं करतात
हो ना सायन्स किती पुडे गेलेलंये पण त्या मनात मग शरीराची जास्त हालचालच होत नाइय ना
पूर्ण जातोय पण मानवी जीवन मग कमी होत चालय
हो आणि
कारण त्याचा दुष्परिणाम पण मानवी जीवनावर होताय अ कारण माणूस आ काम विसरलेला आहे आणि आ एक्सरसाइज तर विसरूनच गेलेलाय जे फिजिकल वर्कआउट मणतो आपण
होनो तेच मणावं लागेल पइलच्या बायका आताच्या बायकांना ऐकत नाइत आता सुद्धा
पइलची लोकं ज्या पदतीने जगले ज्या पदतीने त्यांनी राहिले त्यांचं खाण्याची पद्धत त्याच्यावरंत डायरेक्ट दिसू शकते की त्यांनी त्यांचा जीवनाचा जो कार्यकाळ हाय हा किती वर्ष वाडलेलाय ते जवळपास सहाशे नव्वद वर्ष तर ते आरामशीर जगलेले आहेत पण आताची पिडी त्या पद्धतीन राहणार नाइ जास्तीत जास्त पन्नास ते साठ वर्षे सत्तर वर्ष खूप झालेत
पंच्याअत्तर हा पंच र वर्ष खूप चालत आता बघा मी तर रा आता म्हणजे सुरुवातीलाचटय येतो किती म्हणजे? जस्ट माणसाचा सेकंदा सुदा भरोसा नाही आत्ताच्या कंडिशन मध्ये
बरोबरय
माणूस आता आहे तर एका सेकंदात नाई असं होऊ शकत हे सगळं वातावरणामुळे म्हणा किंवा खाण्यामुळेच तर होतय ना कारण पइल्यांच्या लोकांना एगं हा पइल्याच्या लोकांला खूप अटॅक वगेरे असं होत काही पण बिमाऱ्या व्हाय लागल्यात कोज मी माारला लिमिटच नाहीये, कसली बंदली मारी कश्यामुळे पण सांगताच नाही येत काही
पहिले खाणे पण ऑरगॅनिक राहत होतो आता सगळ्या गोष्टी आता रासायनिक निघलेल्या आहे आणि हो आता या औषधी सगळ्या औषधींनी सगळं भाजीपाला तयार होतोय आता आताातून भाजीपावला मार्केटमध्येध्ये येत
हो त्या भाजीपाल्याला चव सुदा नाइये
आणि तो सगळा भाजीपाला आपल्या खाण्यातून आपल्या पूर्ण बॉडीमध्ये
हो, ते तर आहे.
त्याचा साईड इफेक्ट तर आपल्या बॉडीवर होणारच ना मग.
हो. आणि बाहेरच बाबा काय ते पिझ्झा पिझ्झा झालं, बर्गर झालं. आणखि ते फ्रेंच फ्राइस काय काय नाही येत तिथे खाण्यासाठी आता नवीन नवीन नवीन नवीन खायला येतय आणि आजकालची मुलं तेच मागताय. म्हणजे त्यांना घरचं नकोय. त्यांना बाहेरच खायला हवं. आणि बाहेरच एकदम म्हणजे आवडीने खातील हा. आणि घरीचे हे आपण देणार ना ते खायलाच एकदम नागगोळ वगैरे एकत्र करून नाही का अस बोलतील नाही मला भूकच नाहीये, मला आवडलंच नाही असं करायला लागलंत लेकरं. सगळं त्यांना नवीन नवीन दिसायला लागलं खायला ते घरातली भाजीपोळी खायलच बघत नाही.
खूप अवघड परिस्थिती होणार आहे भविष्यामध्ये आता
मग काय, आत्ताचीच मुलं अशी आहेत तर यांच्या पुढची पिढी तर बापरे, खूपच खतरनाक होणार आहे.
हो, ते तर आहे काम
हो
सायन्स पुढे चाललेला आहे
हो, खूपच जास्तच पुढे चाललेला आहे ना? पहिलेचे मुलं कस आई वडिलांना घाबरत होते त्यांच्या डोळ्यातच घाबरत होते, आता आत्ताच मुलांना मारा बोला पण त्यांना जे वागायचं तेच ते वागतात. न त्या आई वडलांनी काय करायला पाहिजचं? जास्त डिसिप्लिन लावला तर लेकर जे करायच तेच करतात. सूट दिल्यावर तर विषयच नाही, नेमकं वागायचं कसं लेकरांशी? काहीचं कळत नाहीये बघा.
आणि ते त्यात लेकरांचा पण काही दोष नाहीये, वातावरणाचा दोष आहे. आणि बदलत्या पिढीचा पण दोष आहे.
बदलत्या पिढीचा
प्रत्येकाला वाटते माझा मुलगा यांच्या पद्धतीने राहिला पाहिजे, त्यांच्या लेवलला राहियला पाहिजे
हो ना, कम्पॅरिझन कराव करतात.
त्यामध्ये त्या मुलाचा, पूर्ण मेंटली टॉर्चर केलं जातं हे कोणी पाहत नाही त्या मुलाला.
तेच म्हणावं लागेल टॉर्चरच होत एक प्रकारच की बाबा तिला, त्याला येतं, तुला काय येत नाही. हो
बरोबर
क तर बोलतोत च ना. म्हणजे प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलाने सुद्धा हे केलं पाहिजे.
हो पहिले आमच्या वेळेस तर काय, सात ते आठ वर्षे हो पर्यंत शाळेतच टाकत नव्हते. मुलाला